हा
काय चाललंय
मान बत बस राली. म्हटलं की यार मोबाईल ख तो पण तूझ
तेच ते व्हायला पाहिजे नाही म्हणून म करूया तुला मेसेज आलाय काय. लवकर टास्क करा म्हणून सवडॅ मग काय चाललंय
का ब नि वाां म्जेत तबर आता काय हाय कॉलेजच कोणतं कोणतं.
ह
म काा तनशन तीनशन ब
सायबर ला जॉईन झालीस काय तू ग्रुप ला
होय झालंय तुझं नाव आहे.
होय मी पण केलय.
त नव द सर
अ मी गेलो नव्हतो काय कोल्हापूरला मी आधी तिथंच घेणार होतो.
होय?
होय.
हम्म.
मग ते अपडाऊन ला लई लांब होते म्हणून इकडे घेतलं
हा पण अ तिथ तो एक स्टॉप आहे की म्हणजे
एक नाहीय ग. बस स्टॉप नंतर ना बस स्टॉपवरर उतरून परत आणि इकडची बस धरायच असं काय त हाय की.
हाय काय मला माहित नाही म्हणजे ॲक्चुली काय झालं मला बघायचं. स्त्री बघायच ग हॉस्टेल पण म्हटलं की. मला काय बस स्टॉपची आज काही गरज नाही पण कधी तर करावं लागत.
होय. तेच की हाय दोन दोन वेळा आहे. आणि कसं कॉलेज पण ते कितीला नऊ काय साडे नऊ ला व्हाय वाटतं.
हम्म.
मग लवकर लय म्हणजे सातला इथन निघायला पाहिजे बघा.
हो.
आणि बस मिळाली तर लवकर नाही तर आणि अवघडच.
तुला कास्ट मध्ये
आं.
कास्टमधून फी किती सांगीतली?
मला वीस का अठरा सांगितलेली.
होय ना म्हणजे कास्टमधून मला पण तसचं बोल ले वीस पंचवीस वीस पर्यंत जार्ईल.
हां हित जयसिंगपूर ला अटराय.
हा होय अटरा म्हणजे कसं ते तुला तिथ किती माईतय काय अ ओपनला एटी थाउंजंड कां नायटी थाउंजंड फी आहे आणि कास्टमध्ये म्हटलं तर आटरा आहे.
अटरा आहे होय.
हां. असंय.
तेच इथं पण एक लाख फी आहे.
कुठे? होय ओपनला एक लाख आहे.
होय त्या पेक्षा मग होय तेच की कसं शिकत्यात ओपनवाले काय माहित?
खरच त्यांचं अवघडच आहे ग सवलत नाही.
सगळं होय.
चहा नु हो गड्या हम्म आज च मला आता प मला आता अस वाटा लागली की मी कास्ट मध्ये आहे ते बरं आहे.
हम्म हं.
फक्त मी स्कॉलरशिपचे डा डॉक्युमेंट्स गोळा करतांना कंटाळा आलता. एक मिनिटं काय ग? हा आले आले हॅलो.
हां.
एक तुला पाच मिनिटांने कॉल करते, काय काम आहे बघते.
हा हा.